कायं माहितं
हां अगं फोन चालूं होतां वाटतं नां इतके व मी लावलं होतां मघाशी हां
मणं तुम्हीं फोन केलां तेंव्हा
अगं येणी कडी लावली थांब हे काढीलाऊंन घेतली अप
हां हां
कायं गं
आवडले कां स्टांक
हां आवतं
हम्मं
चालंय आंता एक एक पोरं घरी आंज गेले नाहीं शाळेंत उघडलं कां पाऊस मॅसेस टाकला दोन वाजता बर पाऊस उघडला रिका मा आहे
पाऊसाला चालू हात.
उघडला म्हणजे चालूच आहे हा चालू आहे बारीक बारीक. पण आता थोडस झटकलंय म्हणजे नॉर्मल हम्म.
पायसी.
मी नसतो अजून त्याचं पुरण झालेलं तिला काहीत्रीलाच के नाही हा हा,
काय झालं.
सुप्रिया म्हणते गायत्रीला फोन करते म्हटलं का गात्रीला फोन चालू हाय.
हा हा,
त्यांच्या म्हणे. हे बाबू वारं पाय किती सुटलंय मधून म असं जोरात वार येते हा.
देऊ न को ना.
कोणी घरी हाय का.
हा आज ती घरी ना का चालू आहे आमच्या.
मधूनच वारा येत.
हा मधूनच वार येते.
ह
वार खूप पेव.
सु कर हा ना खूप वार आहे.
हम्म जेवण झाली.
जवरा घाली म्हणते
हा झाले आग आवरल बसल होत मग मेसेज आलाय आज. सव्वीस तारखेपर्यंत तुमच टास्क पूर्ण करा हम्म मग तुम्हाला नवन इल टास्क म्हणून मग. ते चाललंय नवीन करायचं म्हटलं घेऊ करूनच. केवढे फोन लागतात तेवढे मग काचे म्हणे आहो जेवढे फोन लागतात. तेवढे करून नच घे.
म परत एक तर लॉक ज झालं ना मग. परत तुम्हाला लागायचे नाही म्हणजे फोन म्हण म्हटलं.
पा ते
माझी आहे ना. आज न आज माज्या अस विधईला केला पण मग तो काय उचलला गेला नाही तो अ. ब्लॅकच गेला अजून एक्याला का वीस होते.
हा हा,
हम्म. तुमचे.
माझे आता हा चोवीसावा आहेय. तेवि चोवीस पंचवीस पंचवीस सहावा होया आता.
हा का मग पूर्ण होईल ना.
हा का पण मग हा ठेवल्यावर मग पुढचा टास्क येईल ना तुम्हाला
हा हे पूर्ण झालं का मग येईल पुढचं
मग येईल ह
पूर्ण करून घ्यायचंय आता
हा आजचे दिवस पूर्ण करून घ्यायचं
हा
माझे तर कांचनचे पूर्ण झाले आणि साविताईंश पूर्ण झाले
नाही, नाही त्यांचं आग लागत नाही त्यांचं अकाउंट लॉक झालंय
हा लागत नाही
हम्म मग ती म्हणे तुमच्या तिघी चौघींमध्ये जेवढे होती ना तेवढे करून घ्या
आता आमचे लागणार
हा आणि त्यां तर कारी लागतील का
आत न लागायचित आहे ना नवीन टास्क आले ना हम्म
तीस पर्यंतच वाटतं ना
हा तीसपर्यंतचे त्यांशे सत्तावीस कॉल झाले तीनच बाकी राहिली होते
पण म लॉक होऊन गेलं ना आता ते ह तर
म आता आपल्या मध्ये जेवढे होतील ना तेवढे करू हा म ते तेवढ्या पर्यंत होऊन जायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं हम्म
नंतर उगच लॉकन जात
हम्म तेच म्हटलं आता एवढं एक दोन दिवसात जेवढ्यां जेवतील तेवढे करून घेऊ प
हा करून घ्यायचं तेव्हा
आता अजून आपले चालू आहे ना ते म्हणणे काही नाही आ टाईप कॉल झाले नऊ झाले तरी चालत म काही, नाही एवढं म्हणे तेवढे करून हा करूनच घ्या म्हण काचनच तेच चालू होतं गायत्रीला करून द्या ना म्हंटलं अ केला तिलाण अग केला तिला आपण हम्म अजून चालुय म्हंटलं नाई म तुमच्या, तुमच्यात जेवढे होतील तेवढे घ्या करून हम्म सावीला लागला होता का हॅलो
हॅलो सावी सावीला लागला होता फोन
अ लाग होता पण आता करून पाहिला पण त लागतच नाही
हम्
त्यांचे पूर्ण झाले आता पण
हम्म हम्म. तेन मी लावून पाहिलं सावीला लावून पाहियला सावीचा नी लागलं आणि कंचनचं नी लाग
त्यांनी तिकडनं मला केला होता ना तो लागला होता पण माझ्या लागलाच नाही . दुसऱ्यांनी लागलस. . याच्यामध्ये जाता कॉल उचलला नाही गेला का म
हां.
तो लगेच धरता ना त्याच्यामधी.
हम्म.
. तुमची पुरींचा नाही आज.
हे काय आहेय घरीच आहे नाही कागट काय नाय चाललंय अभ्यास करते एक एकेचे चालू री कामी उद्योग
हा अभ्यास करायला का?
हम्म दहावीला आहे आन ती. .
बरं आहे ना घाघट नाही राहत आमचा तर काही लई घघाट राहतं.
ती एक एक येतं ना मधु-मधू.
हा कलान
हां.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
पण ते दोघां सारखं चालू राहतं वाडा ताडी इकडून तिकडं. ते दोघान चालू राहतं ओडा ताडा ये ओडायला इतक्यानं येऊन गेलं इतक्यात आन ता हा त्यांचा झालं बंद म आता झाली शांतता.
हा हा.
पण ते इतक्या चालूच होचं वडताड. पडलं का बाई तरी काहीतरी पडलं फुटलं.
हा ना हावजली आमच्या पत्र्यावर काहीतरी वाजवतो आहे काय पडेल आहे का आम्ही.
हा का वारे खूप काहीतरी पडलं आणि फुटलं कोणाचं तरी.
हां. हा वाचलयई काहीतरी
हम्म.
काय
झाले क तुमचे जेवणं वगैरे आवरलं जेवणं झाली?
हा जेवण वगैरे झाले आवारलं
हम्म हम्म.
बसल होतं केव्हाची म्हटले आता बघा आवरला असेल सगळ्यांचं मग फोन करून पाहा.
म्हणून आम्हीच केला म्हंटलं हिचा आवरला असेल तर करू हिला फोन असा.
हा मी नेमकी साविताइंश बोलतो तेव्हा तुमचा फोन आला ना.
हा, हा.
कशामुळे मग काही का? उचललाच नाही.
म्हटले, तो फोन झाला का, मग करून बघा.
ते पोरांच काय चालूय. पत्र्यावर गेलं वाटतं.
हा. समोरचा, ना.
आता पाऊस चालूय झाला. हा आता काय करायचा. असू द्या. आरु.
आज पावसामुळं, कोणीच नाही गेलं.
मध्ये बस ने जायचं माहित का? पाऊसही खूप जोरात होता. आणि उगच एवढ्या लांब जायचं. हा अन् तिथून पण पाई - पाई परत. जायचं. आनला. आता त्यांना ना, प्रायवट बस नाही लावलेली. सी अ सिट ते लिंकनीच जात. मग कसं, थोडे दिवस लागेल त्यांच दहावीच वर्ष.
हा, हा.
काय चार महिने तर स्कूल राहते. चार पाच महिने त्यांचे आता. असे दोन- तीन महिने झालेचय.
हा दोन - तीन महिनेच राहिली. हा, दिवाळीपर्यंत.
म्हटलं, ऊगच एवढे. म वर्षाचे पैसे भरायचे. छी! त्यापेक्षा मग ते एवढे दे, दोन- दोन हजारात.
हा, न. तिकडे जास्त पैसे, जाता ना मग.
मस्साजोग, सत्तावीस हजारय. नुसत्या बसची.
हा. पाहा, बर. हा, मग असं तरी परवडतो.
काय पडलं, विचारा? हो. गळत असल ते पतरे न याच्यातुन पाणी.
त्याला विचारून यी, क्लासला जाणारय का?
क्लासला कुठं?
नाशिकलंच. नाशिकलच जात क्लासला पण.
हा, का?
काय म्हणता मग अजून?
बस मध्येय. पाऊस लागतो वाटत. ओले झाले, परत. इथे, नाशिक मधी. हा, का? मज राहा घरी.
पोरांची मज्जाचय.
हा.
पावसामुळे, त्यानलाही सुट्टी भेटली.
हम्म.
हा बाहेरच उभी आहे वाटत दरवाज्यात पहिली का?
हॅलो, काय?
आग गायत्री आहे समोर.
अ..
कोणा बरोबर बोलतेय? आपल्या गायत्री सोबत. बर चल झालं पूर्ण दा
हा चाल
तुला कर हा तेच म्हणत तुला करायचं.
बरं करते मी.